हॅलो
हॅलो आवाज येतोय का?
हा येतोय तुला का?
हा काय करते?
मी काय नाय बसली आता आवरून झालं हा जेवणं झाली भांडी झाली म आता बसले होते
हा का अवनी झाली का सगळी?
अवनी नाही झालं आज घेतली आज म्हणजे आजच घेतली त्याची माणसं नव्हती मग दोघंच होत तो ना मग खणलय थोडासा आता दोघांनी किती व्हणार आहे ना
हम आज माणसं नव्हती का?
हा माणसंही नव्हती
हा ना आत्ता होतो ना परत येताना थोडी थोडी त माणसं भेटती नही आमालाही उद्या करायची आहे सुरुवा
उद्या माणसा
माणसं सांगितले तिकडे वाकी वरून
हा हा मग वळवून जाईल ना उद्या
का माहिती आता किती येत्यात नाय का त्याच्यावर
हा
जास्त आले तर मग जाईल होऊन थोडे आले तर मग नाही होणार
हा ना जी एक तर काळजीच राहती
पाणी थोडसं हे
हा मग मग पाणी कुडून घेतला
आले ना आत्ता मग बघू पाणी चालय आता सकाळपर्यंत त्याची नाहीतर मग मोटर लावू
हा
थोड्या वेळा त्याच्यात लाईटही राहत नाही सारखी जाते येते
लाईटही टिकत नई आता
हम
अन अवनीचीही काळजी राहती नाही का असं वाटत आहे कधी होईल कधी होईल एक दोनसाच काम पण
हा हा म्हणता आपले पटकन नाही तर मग कवरइ देईल कटाळा येतोय तवर हे करायला
मग एक अन् दोन माणसांनी काय अवनी होते कवर येऊन जातो
हम्म
पाहा आपलं ऊरकतई नाही
झाली निमी शिम्मी
हा मग ते ना अंजा असेल पण ती माणसाकडून
बारीवरून आणली होती म्हण दरवर्षी राहत्यात मोडीची माणसं
हा त्या काय जेवाण घेऊन येत असते घरच्या घरी
हा आज घरच आयत होती त्या- दोघाजणांच्या पोरा होती मी एकटी कचऱ्यांची जिजाई नाई का?, ती होती.
आ तिस सांगितलं आसल.
खरतेयो आ वाटाची नाहीका पूडी?
आ
एवढी झालीत ना लावायची तेले.
तेनली मंग बरेच ना त्या पोराणला येताहावता.
नाइ नाइ रेमुरड्याला राहाता ते.
आ तेच म्हणलं कसकाय आवतायतय?
तरीपण करतात कशी बी मानसांच्या माग-
हा मंग, कशी मूठ दिया दिला तरी तेवढंच- हम्म-
हा मूठ आणायला दियाला परवाच्या दिवशी बिडली होती. खनायला तेवढेबी-
हा-का?
हम्म खणून पाहात होती येतेयका नाही.
ह- मग मोठाली पोरा आता बारावीला बारावी तेरावीला. बारावी तेरावी कयाची, चौदावि का पंधरावीलाये तो मोठा पोऱ्या.
हा मोठाले असतील मंग बारावि झाले अस
हा मंग. बारावी होऊन गेलीन, मोठाली पोरा असतात तेला काही काम यायला पाहिजे.
हम्म शिकवीत्यात घरच्या घरी तसं बी चालाया हळू हळू.
हा मंग कसाय घरच्या घरी थोडा फार केला तरी ते एवढाच निस- त्या मोलाच्या माणसांच्या भरोशावर नई राहून जमत.
हम्म, घरी तरी माणूस बराच काम करतय ना?
मंग लय काम करीतय घरी एक दोन माणस तरी दिवसभर- तुम्या बरच खनला असेल, तुम्या बरच खनल असेल ना?
नही आम्या खनल् नाही नाही, मेहराज घेतल्या नुसत्या. मेरा निगवत झालाय ना पका- अम त्या घेऊन ठूल्या का मग बरं राहतंय म्हणजे भाताला लावला बी बरा आन माणसांच्या मांग मग उरकतय नाईन काही नाही मेरा घ्यायचा का आवायला राहायचा असं होत. होत ना
हा मंग आम्याय तसच के करून ठेवल्या मेरा घेऊन ठूल्या मग निस्ता चिखल केला काय ह्यो लावीतच बसायचा.
हम्म तरी राहिलंय थोडासा.
हम्
पण आता पाहिल माणसं आले तर मंग, राहियलच त तसच मंग निेंदाच्या टायमाला येतंय घेता परत.
अ
या आवणी झाले कुठ नाही लगे दुसरा बातमी दाहे
हा-त्या पहिल्याला आली त्या.
हा पहिले मारले त्या येईल दसडायला त्याला आज मारलंय तर-
आ
खतच नवत टाकलं ना अजून
हाओ, पण आता चांगला झाला असल ना?
हा झालंय आता
हा पहा आणि असतच याच्यात गावातही नसत झालं
अजून नाही एवढा गावात आता आहे कुढ मूढ मग नाही नाही तर नाशिक नाही मारती
तर नाशिकना जमिनीचे ह्या होती ना
हा
त्याच्यामुळे मग नही मारती
हम
दरवर्षी मग माणसं सांगून निंदून घेती ना
हा काय ओ?
एक दिवस सांगायचं अन् यायचं नाही निंदायले तर मग आहे घरचे घरी हा हांग
हा
तेव्हा मी दिसली की नाही?
ह तेनी घेतली ना कालपासून घेतली मग हा मग फोन केलता म्हणलं मग तिनी बोललं म्हणलं या इकड आवाया म्हणून आम्ही येऊ तुमच्या इकड म्हणला पण मग तिला म्हणे आम ती घेतली मग नही य जमणार म्हण शनिवारी येतो म्हणलं श शनिवारी होऊन जाईल आमची
हा शनिवार इकडं मोडा राहतोय ना
हा म्हणे मोडा राहतो येतो म्हणलं नको येऊ मग जाओ जाईल होऊन
होईल का तवर मग आता काय उद्या गुरुवार आणि परवा शुक्रवार
हा मग माणसं भेटली तर होऊन जाईन अन् माणसं नाही भेटली तर घे की मग ते तीन दिस बोलवाय लागल शनवारी
पाहिली नाही का मग माणसं?
माझा जायेल आहे आता मघाशी
हम्म
मग आता भेटत्यात का नाही ना गावातच जायेल आहे मग भेटली तर भेटतील नाही भेटली तर त आहे
हा मग बोलावावा तिलेच फोन करून
हा मग म्हणलं शनिवारी नाही झाली ना तर बोलाविल तिची होवून जाईल
ते म्हणता बरं दोन चार माणसं जमत्यात घरचीच
हा
घरचीच दोन चार माणसं जमत्यात त्यांची वाली औत
हा मग चार माणसं जमत्यात हा अन् दुपारहून मग त्या बाईला जायला लागतंय
हम्म
पण मग चार माणसांनी भरपूर काम होतय चार माणसांनी
हा मग
आता दोन माणसांनी काही काम होताय का मग
दोन माणसांनी नाही होत पण मग चार माणस
नाही उरकत दोन तरी पण मग हम बराच लय आनला का काडोकाडून त्यांला लावायचं ध्यान नाही, न काय नाही, तसच गेलो ना, आता कुठे लावायचय आमच्याकडून?
लाईट, नायका तिकडं?
हम्, लाईट नाही मग सौर ऊर्जेची राहते, पण म ती चार्जिंगला लावायला लावते ना रोज? आणि ती आजकाल आवायचं ध्यानच नाही तशीच गेले अखान आणि निघून आत्ता म, बसलोय अंधारात, फोनची बॅटरी लावली फक्त
हम्म, हम्म, हम्म, हम्म, ध्यान करून लावायची त थोडासा नाय उजेड पडत म
नाही भिंती ब जा परत लावलेले तेच नाही का खांबळ बाजलेले ते बाहेर पडतो उजेड, पण मग घरामध्ये नाही पडत. म फोनचीच बॅटरी लावली
पोरा झोपले काय?
हा, ते झोपले
आज नव्हते आले का, ते आवायला, खनायला?
नाही आज त्या गेल्यावर्षी आल्या म्हनली, मग त्या नाय आली, आंदी तू उद्या हाय घरी, तिला म्हणलं चल आवाय, त म्हणते झालं की मी नाही येणार
लगेच कोय झालं म्हणा
हा एकच दिवस आली होति झालं मग ते औषध हाय त लावीत लीन काय लीन ते काय आपकाय बरा होणारये
नाय ना, औषध लावल्याशिवाय, थोडाच बरा होणार हाय?
हा, ना, म लावीतई नाय, कायीचं नाही, औषध
हूं, म्हातारीन त्या
तुमची आई, कुठं आज नव्हती आली, म्हणून नाय ती, आली असती ना, आमचं खनायचच सगळं होऊन गेलं असतं आज.
आज कुठं गेली होती म्हणते?
घरीच व्हती त्याले माहिते आवनी घ्यायचे, सांगितलं होत, त ते आलेच नाही, मूस मरून दे. आलीच नाही न, मग कायचा?
म्हटलं आजच्या दिवस आराम कराव, मग जाईल
नाही पण मग कालचा दिवस होता ना, काल बंदच होती ना आमची आवनी.
हम्म
मग काल आराम केलाय ना, पण तेवढच कसं म्हणतंय उरकायच धनधरीतय लोक मग झालं तेवढाच वारा ना?
हा, न पाऊस, हाय का तिकडं?
मग कुठ? नई, आज नाई, आज कसं नाय आला, यरी थोडा आलता, आता काहीच नाही.
हम्
हुम्म त्या गोळ्या घेते का, आमच्याक येतोय डाकन?
गोळ्या घेते, आता घेतल्या नाही, मला आत हयाने नव्हता, आता घेते ना तुव्हा फोन ठिवला की हम
ध्यान नव्हता
कधी कधी ध्यानही राहत नाही रोजची सवय
दुखाय लागले मग ध्यान येतय का?
हा कधी आता बाई साडे नऊ वाजलेत मला जेवलो व घेईल घेईल अन् कुठं गेली? गेली इसरून आता
विसऱ्याच्या नई देणार ना घ्यायच्या म्हणजे मग फरक पडा आपण एक दिवस घेतो एक दिवस नई ना मग दुखाय लागला का म्हनतो नाही काय फरक ही पडत नई
हा नाही तशी घेते पण मग घेते पण थोडी लेट हो ते नाही का ध्यान नाही राहिला ना मग थोडी लेट होते पण मग घेते नंतर
लेट का पण मग घेतला म्हणजे बरं राहतय ना
हां हेच ना दुसऱ्या महिन्याला डबल त्या डॉक्टरला विचारून पाय म्हणाव फरक पडला पाह्य एवढं म्हणाव गोळ्या घेतल्यात आम्ही
पडल फरक
अं
फरक पडतोय पण थोडा टाइम लागतोय का नई
हा हा
अन् औषध थोडी महागच राहत्या तीना
हा
घे ना महागाचे का घेती नाही पण मग फरक पडतोया दमान का व्हइना
हा
जेवणा काय केलंत आज?
जेवाया ना आज मंदिरात तिथूनच देल व्हतं जेवन इडं रामदास बाबाच मंदिर नई का तिड कार्यक्रम होता ना ते नाही का गुरु पौर्णिमा होती आज
हा हा तिथं त्या साईटला हाये मोटा मंदिर तो का ग?
हा हा
तिध काय राहतय? आ
मुंबईची माणसं येतात मग कार्यक्रम राहतोय सयपाक बनवित्यात मग उरला होता मग आम्हाली हा दिला होता दाळ
अजून बी तिला म्हटलं नाही का हा का मग आज काय? घरी नसल बनवला मग
हा मग घरी बनवलाच नाही मग काही कार्यक्रम आसला का तिडूनच देतेत त्या आम्हाले
हं
टाकून द्याय
हा का ह बरंय मग
हा
सयपाक बनवायचा तानच नाही आज ची बचत नाही
हा आजची म्हणजे बरीच आम्ही म्हणजे ते सप्त्या बसतोय ना उन्हाळ्यामधी डबल दिवाळी मधी सात आठ दिवस सयपाकच नाही कराय लागत रोजच जेवन देत्यात
रोजजे अंधार.
हा रोज हा संध्याकाळी जेवन राहते मग आम्ही जेवाय तिथं जातो. त्याच बोलू ते नाही गे